हॅलो हॅलो ते आधी लागले ना पुन्हा आताले ना का करत जेवणा झाला स
हॅलो
जेवणा झाले का म्हटलं
आवाज कशी नावतल बोल
जेवणा झाली का म्हणाला
हा हा जेवणा झाली तुमची झाली का
हा
तुमची तुमची झालं जाव ना पाऊस होता आज जास्त कमी थोडाम्
हा का मगवने आल्या का नाही
अव न नाही आल्या अजून आठ दिवस लागतील
आज दिवस लागत
हा काही रोप चांगले नाही झाले ना ते पिवळे पिवळे पडले
सगळ का त झालं ते ना ते तेवळे रोपा पडल्या ते
हम्म प मग आठ दिवसात येईलच
हा त्यावशत घेते का आमची नाही अजून आमची रोपा पिवळी पडल्या ते
हो ना
हम्म त्याला लिहूला
लाईट आहे का त हा हा तस घेते
नाही ग लायताच नाही लाईट रोज संध्याकाळी जाते तर कधी येते फार दहाच्या पुढं
हा आमची गेली होती आत झाली अे आमच्या ग गेली हो
हा का
हम्म
इकडं कवाशी येथे कामाेत लाईटच नाही रा
हा हम
सकाळची वी येते थोड्या वेळ मग परत जाते
हां
सारखं चालूत नाही
हा पाऊस होताय का तिकडं
हा मग शाल पून जोरात तसं नाही येत
अ ते आज ना झालं भेटले होते ना मग ते ला लावायच ते आम चालू होत
हा
तुमच्या का नाही नाही ते नाही काय अशी ती स्वदेश फाउंडेशन वाल्यांकून भेटत येत नाही का
हां हां हां.
त्याच्याकडून भेटले होतेत ना मग वीस लाख घेतले होते आम्ही.
हम् पैसे देऊन ना, पैसे भरून. कोणते कोणते घातले होते? कोणते कोणते घेतल्यात?
म्हणजे कुटची दोन बी ना
अरेंजमेट अरेंज माझ ही हाच प्रॉब्लम आहे म्हणून मी बोलत हम हं.
कोन
लावाय जागा हाय का तिथे?
हां आहे ना लावाय जागा अशी माळा मध्ये लावली. हं काय बांध आणली
खड्ड, खड्ड काढून लावले. हां. हुं हुं. आणि मग त्या झाडांचा परत पडून काही फायदा
हम. व्हय का
हां ग
कस दिलीत?
नाही नाही खत काहीच नाही देेते आपणच
आपणच मेहनत करायची. आपणच मशागत करून हम् पाणी आहे का मग तेली? होना अशी आता पावसाळाभर नाही पण
आता पावसाळभर आहे मग उन्हाळ्यामध्ये असं टँकर घ्या लागल. मग टाकायच नाही विहिरीच नाही टँकरचं पाणी घेत विहीर नाही ना विहीर आहे पण त्याला पाणी नाही. पुरवत नाय एवढं उन्हाळाभर.
हम्म हम
वण राख
तेनचं झालंय. हा ह पा सल कर नाही येथे न जाते. चालल. बाकी काय नाही म्हनलं आत्ता रावू फोन.
हा.
नाही पाऊस उघडला आता मगाशीचं होता. येईल आता झालंय तिथं टाइम दाहाच्या पुढे येथील. ढा वाजले कम दीदी गेली काय नाही कॉलेज ला?
हा. ती जाते ना, रोज जाते. उद्या क जाय तु नाही जाणार म्हणत होती. हम् काय करते उद्याक हम्म मग ते अशी रोज हा येऊन जाऊनस करी ते. पोरी रात ना ोडी अष्टेला म
लागला का
नाही नंबर नाही लागला अजून मग लागल तेव्हा मग राहील तिकडेच
हम्
आज ते हे घेवडे लावले होते ना मग त्याला ते हे करीत होते नाही का काा करला आ
काय म्हणते
ते असं घेवढे बिवडे नाही लावले का तुम्ही
घेवडा हा लावलात ना लावलं ते त्यालाच का कर उगं करीच हो ते पस मिनटां रेंज मगरे ना वा का करवलं त्याच्यात पाऊस आला मग अर्ध लावले अर्ध राहिले तस हो थोडस उतरलं त बाकीच राहिलं तर अजून नेटवक बोडवाल लावायचे अजून आ
गोडवाल एवढं उ
हा म्हणते मुरमाटे ना म्हण त्याच्यामु त्या आ लाव आहे ना नंतरप्रा ह एक मिनिट फोन आलाय दुसरा खेवते म हा गावठीे
हा मी पण तेच गावठीच लावाच तेे असं दुख पण तू चांगलं चांगलं नाही राहत
हा घरचं बी आहेाय का
हा हा ये म्हणतीे तिकडूनच आणलं होता वासळी वरून
हॅलो
हम्म मग तेच तेच ठेवलंय मग तेच
हा झाल केली म्ह हम आणि त्या औषधांचा काही फरक वाटला का नाही
आह
मिरच्याच रोपपाय झाला
ते ना पाण्या चांगलं झालं होता हे पाऊस आला नाही का त्यान गेला स खराब चढून घ्याला ते
ठेसून गेला कसा का
हा त्याला मांडव ग्याला ना ते गेला हा वती थोडशी हा थोडशी वती लावा जागा पण ते गेलं ना सडून मग आता नाही लावतो येणार ना
त्यापेक्षा मग नर्सरी मधूनच आणायचं ना थोडस
हा तेच
विीस पंचवीस झाड आणली तरी भरते नाही तर मंगारातच असं नाही का वाढवायचं बाहेर नाही टाकायचंगळमध्ये आपलं फुटेल टप रातत नाही का त्याच्यात राख भरायची आणि त्याच्यात टाकायच म वाढवायच
हा पण मंग आता आधी आयडिया माहत नव्हती ना आा तर पुढच्या वर्षी तिचा आयडिया करायला लागेल
अजून नाही होईल ना केला तुरी
होईल का
त्याला काही लवकर यच नाही त्या लावायला हा
हा मंगल आल म उद्याकू
तप नाही तर टोकरी बिकरी असं काय फुटेल भांडा असेल ना
हा.
त्याच्यामध्ये राग टाकायचे म्हणून टाकायच वरून आणून बारदाण भिजून टाकायचं. होला सां. दोन-तीन दिवस पाणी श पतराहायचा उतरणे नसतर उतरून आला का थोडासा स्या करायचा
हम्म.
तिल्या तिथं अतला जळ घरा कशी मग पाणी टाकता येत ना.
हा.
तसं करून पण उतरल होईल म्हणजे मग. ते कसं लय पाणी आला घरा असं उचलू न ठेवता येईल ना घरामध्ये
हां
पाणी उगडलं का परत बाहेर प हम्म
हम
तब्येत बर आहे का मंग आता?
हा बरी आहे ना.
अवशद दोन टाइम घेतेय का एकच टाइम घेत
नाही दोन टाइम घेते, दोन टाइम दियाल ना सका कळशी पण दोन तीन आहे ती आणि संध्याकाळी पण दोन तीन औषध आहेत अशी.
हा तरास नाही होत ना काही? नाही ना?
नाही.
बरं पाय घेऊन ना एवढा महिनाभर नाही का? कसं काय वाटत ते बुक वा, बुक लागत ए का आता?
हा, लागतये आता. पहिल्यापेक्षा लागत येना.
हा ना. चाललं.
झालं का?
तुमच्याकनै झाडं भेटती?
हॅलो? हॅलो? हॅलो? अजून एक मिनटं बाकी.
होय काय?
हा दीपली, हॅलो.
हां बोल.
आ घेतलं का? गोळ्या घेतल्या? गोळ्या घेतल्या का?
हां.
तेच म्हणलं. तेच तिकडणं तेच म्हणलं गोळ्या घेतल्या का नाही?
हा घेतल्या मगशीच.
तिकडनं करेल य तो पण, चाल
हम्म. दुपारी फोण नाही केला. मग केला असता दुपारी.
अरे दुपारी ये ना, दुपारी मी हे आवतो ना पण कर का खबर लागतय दुपारी नेमकी प्रोसिजर मध्ये होतो. ते दूध गरम करत होत य
हा.
त्याच्यामुळे वेळच नव्हता ना. फॉर्म पण भरीत होत ना. त्याच्या, त्याच्यामुळे दुपारी फोन नाही करता आला.
हा उद्या दुपारी वेळ भेटला तर कर मग
तू कॉल कर ना तिकडनं. ते याच्यावरून कॉल कर दोनतीन सोमवार - पर्यंत टार्गेट पूरा करायची तीन महिन्याच हेे हाय ते तू मेसेज वाचला का
हा मी पायला म्हणजे इकडून लागत नाही त्याच्यामुळ
अ, चला पाहू का बरं घ्या फोण या फोन तूयाऽ
रिफ्रेश मार -
झालं का? हा
हा चाल तुला करायचं असेल कॉल तर कर मग त ना नाणीच्या याच्या
हा हा पाहतोय ना इकडून लागतय का बरं आता
हा
हम्म
अकरा एकोणतीस
ठेवतय कॉल
हा